हॅलो आवाज येतो
हो येत येत प काय चालू आहे
हॅलो छान आहे का झालं जेवण
नाही किव्हा जेवण राहाला
ला कसवयपाक वगैरे
स्वयंपाक बनायचा बाकीच आहे
बाकीच आहे का
हम्म सातच वाजले ना अजून
हो जातच वाजलं
हो काय टाईम आहे अजून
हम्म बरं बरं
काय तब्येत खराब झाली होती लगेच
हो ते बाहेर गेल त मी
हा पाणी
हा त्याच्यामुळे ते पानात पण बदल झाला आणि बिजात
हो
बिझी होती इकडून पाऊस खूप होता आमच्या इकडून येतानी
हा
त्याच्यामुळे भिजली मग ते वातावरण आणि सर्दी वगैरे झाली त
हो ना एकदा ऊन एकदा पाऊस पडू राहिला
हो ना नाही वातावरण चेंज व्हायल
आता तर किती ऊन होत
हो ना उनले आता जसं काय उन्हाळा चालू आहे मे महिना असल्यासारखा ऊन असं पडायला लागलं.
हा जास्तच होत.
घन खूप होत हो
भयंकर तपलक
हो ना.
इकड पण तसंच आहे खूप आहे गरमी अशी व्हायला लागली तस का उन्हाळा आहे आता.
नाहीतर काय कुलर काढून ठेवली.
हो. हो.
कुलर लावायचं तर
हो ना.
असं वाट डबल साफसूफ साफसूफ करून डबल चालू करा.
हो कराच लागत गणेश तेवढी वयची ना
होमं कायता.
गरमीमुळे इतर मस्त थंड वातावरण पडलं होतं. आता परंत तु चालू झालं. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.